हॅलो.
आवाज येतोय का?
हा येतोय कसं आहे.
मी मस्त आहे तुम्ही?
मी पण मस्त मी पण मस्त
अरे. काय चाललंय आता आता मी जेवन राहिलो आता बसल निवान त्याच म्हणलं आता कॉल करा टाईम भेटलायत.
जोरात बोल थोडस ऐकू येत नाही अरे या फोन थोडासा प्रॉब्लेम झालाय हा स्लो आवाज म्हणजे लो आवाज येतो थोडासा.
हाताच्या स्पीकरमध्येध्ये काहीत प्रॉब्लेम झाला असेल वर
हा तेच तेच
हा बाकी मग काय चाललंय काय म्हण
काय नाही बघ निवांत निवांत आहे आता ऍडमिशन केलंय.
हां.
हम्म आता बघायचं थोड्या दिवसात कॉलेज होईल सुरू
हो अजून ना ए का झालं.
नाही अजून नाही झालेलं बोल तुझ काय चाललंय अजून
आ मी मी टाकले आता बी टेकला ऍडमिशन आता कॅपराऊंड नाही कॉलेज कुठ लागतय ते बघायचं.
हा ठीक आहे ठीक आहे बाकी काय मग आज कशावर बोलूया.
आज काय निसर्ग
हम्म.
मग बाकी तू कुठं फिरायला गेलेली का नाही आत्ता पाऊस झाला.
हो गेलेली ना. आम्ही धबधबा बघायला गेलेलो. पण अरे गेलो आणि बंद होता धमधम म्हणजे रे रेड अलर्ट पडलेला ना बघ. म्हणजे बक्की आजकाल कस झालंय कि पाऊस पडला तर एकदम पडतो किंवा पडतच नाही. असं मग शेतकऱ्यांचं पण किती नुकसान आणि आम्ही पण गेलो आणि बंदच होतं मग तिथं.
होय का. अ मी पण गेलेलो होता मध्ये साड वागापूरला. पण काय एवढं काय पा तिथं पाणीच नव्हतं त्यामुळं आलो माग. होय का.
हम्म.
बाकी मग तू काय म्हणती येस.
काय नाही बघ निवांताय तुमचंच काय चाललंय.
आम्ही निवनतच हाय बाबा आमचा आता आराम चाललाय हल्ली.
होय का हां.
होय आता आमच्याला सुट्ट्या आहेत सुट्ट्या एन्जॉय करायच चालेत. परत कसं कॉलेज चालू झाल्यानंतर परत काही एवढं नसतं त्यामुळ जेवढ्या सुट्ट्या भेटल्या तेवढ्या एन्जॉय करून घ्यायच्या म्हटलं त्यामुळं मागच्या महिन्यात फिरायला गेलेलो ते तुम्ही नाव सांगितलं तिथं आता बघऊ दुसरा प्लन चाललाय कुठं जायाचा. मग त तिकडं जायता सगळ्यांच फारसं म्हणणं होतं त्याच्यावर ठरवून
हा हा हा हा.
बाकी मग काय तिकडे तुम्ही काय वृक्षरोप पण काय केलं का नाही कारण आत्ता पाऊस जागावर लैजण लावत्या हो
मी बघ ह्या वेळेस चिकू ची झाडं लावली आंब्याची लावली आम्ही रानात आमच्या आणि अंजिराचं एक लावलंय.
कुठल्या प्रकारचे आंबे लावले तुम्ही?
हापूस लावलाय तोतापुरी केशरी
अे तोतापुरी म्हणजे खूप लांबा आहे हो ऐकलाय मी जास्त
तोतापुरी म्हणजे तो बघ असा मोठा आंबा येतो थोडासा
कळलं कळलं कळलं.
पण ते तेच पण कसं म्हणते का तुला तोतापुरी असेल लांबा तर मोस्टली अ त्या आंब्याला कीडच लागते तसल्या ततापुरी्या आंब्याला.
हो का कशी काय हो
काय माहितरे त्याला म्हणजे त्यांना तुम्हाला माहितय का कसं होतं कि तो आता पुरीे असल्यानंतर त्याला कीडच लागते बघा काय माहित कशामुळे होतं मला पण नाही माहित.
ते लेट लेट त्याची प्रोसेस होते का म्हणजे त्याला लेट पिकायला सुरुवात झाल्या म्हणजे पाडाला आल्यामुळे तस होत
हा हा हा बरोबर आपण काय पण हो ना आज चाल काय कस चाललंय माहितय का तुम्हाला की फवारण्या वगैरे पण ह आणि कोणी इतक अ ऑर्गॅनिक पद्धतीन खत खत म्हणा किंवा अ बाकी बाकीच्या गोष्टी आल्या ह्या टाकावच लागत ह ना.
हा ऑर्गॅनिक आता पाहिजे. तुम्हाला माहितय आंब्याचा तो सीझन झाल्यानंतर त्याला ती व्हाईट कलर मध्ये कुठली तरी पावडर येते ती पावडर पेस्ट करून आंब्याच्या बुडक्यांना लावायचे असते म्हणजे काय होतं एकदा पण फळक झाली ना काढून की त्याला परत त. म्हणजे वाळवी लागायचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे मग काय होतं ती पेस्ट केली ना तर वळवी लागत नाही त्याच्यामुळे आंब्याचा जेव्हा सीझन होईल ना संपल म्हणजे आंबे जेव आपण सगळे अ काढून त्याच्यानंतर ती पेस्ट करायची त्या झाडाला म्हणजे फायदा होतो
ओके
तुमचा आवाज ये ना झालाय काय रेंजर प्रॉब्लेम आहे
नाहीईन
ह तो
बोोलला ना कायच आहो पावसाचं वातावरण चाल झालंय ना त्याच्यामुळे रेंज जात असेल
पावसामुळे सगळीकडेच हा प्रॉब्लेम होतोय काय होतंय म्हणजे पाऊस पडतोय कुठं कुठं जास्तच त्याच्यामु रेंज प्रॉब्लेम होतोय आता त्यात काय सॉफ्टवेअरची पण काय चुकी नाही
बाकी काय मग काय म्हणताय अजून
हा मी निवांतच आहे बघा तुमचं काय चाललंय आता तुम तुं कॉलेज चालूणार आहे मग काय तयारी वगैरे काय केली का नाही
हो ना आता बघा बराबरी चालली आता थोडे दिवसांनी बघायचं म्हणजे चालू कधी होतय तसं मग शिफ्ट होयचंय हम्म
अरे बापरे कुठे शिफ्ट होणार आहे म्हणजे कॉलेज जिथं असेल तिथं म्हणजे तुम्ही रूमवरर राहणार हॉस्टेलला राहणार
बघूया हॉस्टेल किंवा पी जी किंवा रूम बघूया ना कसं म्हणजे हा हा बरोबर तस
तुम्हाला जसं बरं पडेल तिथल्या कॉलेजमधलं नंतर पण थोडं अंतराव कॉलेज अशा ठिकाणी घ्या
बरोबर आणि कसं आपला म्हणजे अननोन एरियात जातोय तर मग सेफच पाहिजे आ कॉलेजच्या जवळ पण पाहिजे हम्म हम्म
म्हणजे आता तरी हल्ल्यातच सेफ्टी म्हणजे वाढ आहे त सेफच हल्लंय सगळं हम् तरी पण आपली आपण काळजी घेते सांगाल जेवणा पण प्रॉब्लेम असणार मग तुम्ही स्वत बनणार काे
नाही नाही नाही अभ्यासाने कस बनवायचं होत नाही ना आता जरी बनवायचं झालं तरी पण असं आहे का की एक टाइमचच बनवून ठीक आहे आपलं
होय तिझं हलत तिचा हलत बरोबर
हम्म म्हणून मेसेच म्हणजे कधीतरी ठीक आहे ना आपण बनवलेलं हा म्हणजे सुट्टी वगैरे असेल त्यावेेळेस किंवा आता मेसच कसं आहे माहतीय का तिकडे आम्ही चौकशी केली तर मेस रविवारी बंद असत काय काय शनिवारवार दोन्ही टाईम बंद असतात रविवारचं मग बघायचं काहीतरी बनवून खायचं किंवा मग बाहेर खायचं मग ऑप्शन नाही ना काय आता बाहेर राहिल्यावर असंच करायला लागणार
अरे अरे अरे अरे अवकडं आहे ना मला ए वारच आम्ही काय खायचं असं विचारायचं ना तर मेसवाल्या ना आणि किती मेस ची चार दिसय त एका मेस शकेत
तीस वर्षाला तिचाळीस काहीतरी आहेत
भरपूर आहे म्हणजे दोन टाइम तूझेवन देणार का फक्त एक
नाही एक टाइमच फक्त
आणि काय काय जाणार ती नाश्ता वगैरे देणार ती का त्यात
ते आपल्यावरती असतं आपल्याला घ्यायचंय की नाही ते इन्क्लूड त्यातच करून त्या नसतो खर तर
ह
त्याचे वेगळे घेत पण मग ते आपल्यावर आहे आणि कसं जास्त पोर नाष्ट करत नाहीत कारण कॉलेज जास्त ते सकाळचं एवढंच मत नाही उठून की जायचं वगैरे
नाश्ता नाश्ता हो तुम्हाला सांगू नाश्ता न करण लही मोठी चुकी आहे नाश्ता करावा पाहिजे नाहीतर काय होतं नाश्ता तर नाही केला तर म्हणजे अ काही काहींची तब्येत म्हणजे वाढू पण शकते आणि काही काहीची तब्येत घटते प शक नाश्याला इम्पॉर्टन्स दिलाच पाहिजे आता
होय का
होय नाश्ता केलाच पाहिजे काय होतं नाश्ता नाही ना केला काय काय म्हणजे काय कायची म्हणजे तुम्हाला माहित आहे जे कमी खातात पण त्यांचं वजन सतत वाढत असते त्याच्यामुळे होत की तुम्ही टाईमला काय खात नाही त्याच्या त्यामुळे मग ते तसं होतं बघा
हम्म
त्याच्यामुळे नाश्ता केला पाहिजे सगळ्यांनी नाही तर जास्त प्रॉब्लेमला फेस कराय लागतय परत हा जरी आणि तुम्हाला माहिित ते बाहेर घरा बासून घर सोडून बाहेर गेल्यावर अ आजारी पडल्यावर पण अवघड होत आपली काळजी घरच्यांसारखी घेणार कोण नसत ना तर त्याच्यामुळं
बरोबर आहे तुमच हा
बाकी मग काय चाललंय तुमचं जेवण वगैरे झालं का नाही
नाही बघा अजून ना आता तर नाष्ट वगैरे झालाय सगळ्यांचं जेवण आता करायचं बनवून झाले तर एक दोन असत थोडस गॅप ठेवून हम्म
म्हणजे तुम्ही प्रॉपर डाईट करता ते
हम्
डाईट करतात काय
नाही डाईट असं नाही पण टाईम थोडस गॅप पाहिजेच ना हो
ते झालंच मला वाटलं डायटोवर ऐक काय तुम्ही
हम् ह नाही नाही
हा हा म्हजे शरीराची पण काळजी घेतली पाहिजे बला नाश्ता प्रत्येकाने केला पाहिजे
तेच तर बरोबर आहे बर अगदी बरोबर आहे तुमचं
कि मग तिकडे पाऊस वगैरे किती झालात आहे का नाही बरं
आता येईल बघा तसच आबाळ आलंय वातावरण झालंय पावसाच
बर ठीक आहे बर एकऐका किमट ठेवू का
बर बर चालतंय हा हा हा ठीक आहे बाय बाय